हॅलो.
जेवलास काय?
हे जेवलो की आताच,, तू?
मी पण जेवलो बग.
काय खाल्लीस?
काय नाही,, आजकाय लय भूक नव्हती,, भात आमटी तेवढं खाल्लो.
फक्त भातआमटी
होय.
काय जेवण काय केलं नव्हतीस?
जेवण केलंय बाकीच्यांना,, मला काय लय भूक नाही म्हणून मग भातआमटी खाल्लो.
हा हा.
तू काय खाल्लास?
मी काय, सगळं खाल्लो मी,, चपाती भाजी भाक आमटी.
हं,, कशाची भाजी केलता?
कशाची भाजी,,, ह जी हूती, मटकी मटकीची भाजी हूती
हं.
चपाती किलती.
हा हा हा.
भात खाल्लो,, भात दूध आमटी मिक्स.
हा हा हा.
फिरायचं जरा भायर, आणि झोपायचं.
होय.
मग, जरा वायाम कराय नको.
कराय पाहिजे की.
व्यायाम केला नाही तर मग,, कसं व्हायचं, व्यायाम केल्यावर जरा जिरतय जेवण.
होय, व्यायाम लागतयस सोड.
हम्म, वायम करायला पाहिजे कि.
होय.
मग.
आणि काय मग,, बरं आय सगळं?
हाय की बराय,, तुझं?
बरं आय बघ,, घरातली सगळी
घरातली हैत की सगळी, मम्मी बरी हाय पप्पा हैत.
हा हा हा हा.
कम कस चालू हाय तुझं
काम हाय मस्त सुरू.
कॉलेज
कॉलेज पण हाय सुरू
चालू हाय नव्ह व्यवस्थित हा म कुठं फिरायला तेन गेली नाहीस.
फिरायला आता सध्या तर काय नाही गेलो. बघूया घरची ट्रिप काढूया म्हणाल्या. कसं कसं प्लॅनिंग होतय सुट्टीत.
हा दिदी येणार हाय काय मग ट्रीपला?
बघायचं कस कसं हुतय.
कुठ काढताय बघा ट्रिप काय मला फोन लाव मी पण येतो.
हा हा हा
जाऊया फिरायला लय दिवस झालय आपण बी कुठ फिरायला गेलो नाही.
होय.
चार दिवस सुट्टी काढतो मी पण जाऊया.
चालतेय की
हम बघा कुठं कुठं दादा काय प्लॅन करता हाय दादा
होय बघूया जरा फिरून आल की जरा फ्रेश वाटतय काहीतर बदल वाटतोय.
म जरा बदल वाटतय जरा
चांगलं वाटतय असं
हम
रोजच रोजच तेज हेच्यातून जरा कायतर वेगळं वाटतय.
व्हय जाऊया कुठतर गोव्याला बिव्याला फिरायला जाऊया आपण
गोव्याला बीचला?
हा
चालतय की तिथं काय राहायला तेन काय हाय काय सोय चांगली.
हाय रेसॉर्ट बुक करायचं तिथ जाईल त्याच्यावर असतय आता आपुन
हा हा हा
हाय सात आठ फॅमिली फॅमिली गेली की दहा जण जरी झालीत तरी दोन वन वन बी एच के च करता येतेय बुकिंग.
होय आणि जेवण हाय चांगलं तिथं
हाय जेवण हाय चांगलं.
काय मिळतेय तिकडं?
आपल्या सारखं पण जेवण हाय त्यांच्या त्यांच्या सारखं म्हणजे त्या त्या तिकड जे लोकं खात्यात त्यांच्या पद्धतीचं पण जेवण हाय.
तिकडं कसलं असतंय जेवण?
काय मासा, भात हेच की
ह म्हणजे नॉनव्हेजच
हा नाॉनवेहेजच. व्हेज मध्ये काय आहेत पनीर तेन आपल काय ते रेग्युलर मिळतयच की
होय ते मिळतय सोड
बाकीच
बाकी काय नय ब निवांत.
मंग काय आणि?
मग काय सुरू ए?
घरातलं कसं कसं चालू हाय?
घरात पण हाय, सगळी हायेत, बरी हायेत.
पप्पा मम्मीचं?
मम्मी तेन पण हायेत बरे, पप्पा मम्मी
मम्मीची तब्येत हाये का चांगली?
होय हाय हाय, तब्येत हाय व्यवस्थित.
पप्पांची?
पपाची पण हाय, त्येनी फीट असत्यात. त्यांचं काय नसतंय.
हायेत का व्यवस्थित? फिरतेत का जरा बाहेर? सांग जरा, जेवन झाल्यावर फिरत जा म्हणून.
ते कधी तर, म्हणजे मनात आलं तर, फिरायला जातात जेवल्यानंतर. व्यायामचं कधी तरच करतय, नईतर मग, बस्त्यात.
आठवलं की जातात.
होय, आठवलं की जायचं, नायीतर मग जेवायचं बसायचं.
हुं, मम्मी?
मम्मी ती काय नाई फिरत, ती जेवली की बसली म्हणजे बसलीच.
सांग जरा वायाम करत जा म्हणून.
सांगितलंय वायाम तेन करत जा म्हणून. जरा जरी, जेवल्यानंतर थोडं थोड तरी, फिरत जा म्हणलंं, नाईतर स
जरा र, जरा रस्त्यावर फिरायचं.
होय.
सकाळी उठून बिना च्या- बिना चपलाच्या जरा फिर म्हणावं, मीन रोडवर, रस्त्यावर, डांबरीवर.
हू हू हू.
शिरा व्यवस्थित हुत्यात पायाच्या.
होय, जरा खडकावर तेन चाललं तर बीना चपलाचं, हे होतंय सोड- ते पायाला कायतरी आपल्या, पण ऐकायला पायजेत की
ऐकतेत की, नाई ऐकायला काय झालंय? तू सांगायला पाहिजे, तुमी सांगत नाहीसा आणि-
सांगतोय की, मस्त रोज सांगतोय. काम करून दमलेल्या असत्यात, मग ते होत नाई उठायचं.
तू बी जरासक घेऊन फिरायचं.
होय, ते तर हायेच सोड.
मग तसं तर म्हणल्या, शेवटी कसं येतील तिनी बाहेर.
म्हणतय की, मी फिरतोय की जेवल्यानंतर, मग चल सोबत- चल सोबत म्हणून, किती वेळा तर पाठ लागतोय. कधी तर येत्या, कधी तर नई.
वाढून न्यायचं, इथं सही ए.
होय.
पप्पांना म्हण, पप्पांना पण सांग जरा, फिरा म्हणून, व्यायाम करा म्हणू-
करा म्हणून सांगितलं की त्यांना वायाम, ऐकत नई त्येनी.
तुमचं ऐकत नाई कसं होईल, ऐकायला पाहीजेत की.
ऐकत नाईत, कधी तर फिरत्यात, मनात असलं तर असं त्यांचं काम कधीतर पहाटे उठून फिरत्यात.
हं..
लवकर उठलीत तर. त्यांचं काय एवढं तब्येतीच प्रॉब्लेम नाही हाय सोड फिट हाईत तेनी एवढं काय हे नाहीेये.
मम्मीच हाय काय व्यवस्थित तब्येतच तेन??
मम्मीच हाय व्यवस्थित हाय.
तिला म्हण जरा व्यायाम तेन कर म्हणाव.
हम्म सांगितलंय.
व्यायाम तेन गेले तर मग तब्येत चांगली राहिल तर मग भविष्यात त्रास होणार नाही.
होय.
आणि आत्ताच पाय दुकालाय, हात दुकालाय करत बसल्यावर मग कसं व्हायचं??
होय ते तर हायच की.
आणि तुमची लग्न व्हायची हाईत.
होय..
मग काय विचार केला काय नाही लग्नाचा??
बघूया अजून कधी होतयं.
कधी हुतंय काय तुम्ही विचार केल्या शेवट कसं होणार??
सुरू हाय बघायचं बघूया आता काय काय हुतंय. आणि मग काम बिम सुरूय व्यवस्थित??
हे काम आपलं काम निवांत असतंय चालू हाय की.
हा हा हा.
आप हां निवांत बसून काम असतयं आपल काय विषय नाही.
हम्म हम् हम् चांगलयं कि मग.
हम्म.
आणि??
बघूया मग काय हुतंय ट्रीपचं प्लॅनिंग तेन करूया जरा.
होय ट्रिपच कुठं तर करूया.
मी पण दादाला सांगतो.
हा.
जाऊया कुठं तर फिरायला काय आता घरात बसून बसून पण आता नको वाटाय लागलंय. काम घर, घर काम, काम घर एवढंच चालू हाय.
होय दादा कुठं कुठं तर फिरलाय वाटतं त्याला माहित हाईत ठिकाण मला पण म्हणालता इथं जाऊया तिथं जाऊया.
त्यो नुसतं फिरतीवरच असतोय तेच कामच हाय ते फिरतीचं.
हा.
तेच काम असतय तेंच फिरायचं बाहेरची माहिती गोळा करायचं. हिकडं तिक कड जायचं त्यामुळ बाहेर असतोय त्यो सारखं त्याला माहित हाय सगळं.
होय मला म्हणालता जाऊया आपण इथं इथं. नाहीतर कुठं दुसरीकडं जाऊया म्हणालता उन्हाळ्यात हे चांगलं हाय बघायला ते चांगलं हाय. बघा कसं कसं प्लॅन करताय. सगळीजण मिळून जाऊया म्हणजे मज्जा येत्या.
हा हा मला म्हणालता जाऊया कुठं तर फिरायला लई दिवस झालं कु ठं गेलो नाही म्हणून.
हा.
मग प्लॅनिंग तेन केला आता जायचं कुठ तर फिरायला म्हणटलं पुढल्या महिन्यात.
हां.
चार-पाच दिवस जाऊन आले तर तेवढंच फ्रेश वाटतय म्हणला लय दिवस झालं कुठं गेलो नाही.
हम्म हम्म हम्म.
जाऊन या म्हणलं.
चालते कि मग.
तेवढंच जाऊन आलोय की कसं हे पण मूड पण फ्रेश होते.
होय.
नवीन नवीन कामाला म्हणजे कामाला मूड पण होते व्यवस्थित.
होय ते तर हायच की.
तो जरा फ्रेश म्हणतोय ना.
होय ते पण होते.
हम्म. म्हणलं जरा आप म्हणायला तर जाऊन येऊ आता.
होय म्हणायला तर जाऊन येऊ या सोड सगळीजण मिळून गेले की मज्जा येत्या फॅमिली ट्रिप.
हा.
बघू या कसं कसं होतय कुठं जायचं काय जायचं?
हा हा.
चालतय ठरवूया मग.
हा हा.
ठेवू काय
हां हां.